काय करायला?
बस काय नाही. तू सांग.
काही नाही आलतो बाहेर, कधी यायला इकडं?
येतो ना. येतो ना. कधी जायचं आपल्याले?
आपल्याला जायाचं एकोणतीस तारखीले.
एकोणतीस.
हो आठ दिवसाचा.
आठ दिवस, कसं काय आहे टूरच मॅनेजमेंट?
अरे गाडी पाहिलीये का? आयशर पाहिली? आता पोरा-पोराला ईचाराय लागल अजून समज कुठं जायच? कुठं नाही. परवादिवशी म्हणायले.
हाव का? त्यानंतर अ हा सांग-सांग.
साऊंड- साऊंड पाहिला साऊंड? एकदा आलतां वी एस वाला.
वी एस वाला, फायर किंग-फायर किंग आहे हा.
हा.
विअर विघ्नहर्ता आहे का फायर किंग आहे. का दोन्हीये? अरे आपल्याला तर वी एस. वी एस, विघ्नहर्ता कुठलचा? जुन्नरवाला जुन्नरवाला.
ते ना एक तारखेले.
हाव का... कधी पाहायला गेलते तुम्ही?
मी गेलतो, सात दिवस झाले पाहायला गेलतो.
सात दिवस, कोण-कोण गेलते? बरोबर आहे ते, किती जण गेलते?
दहा जण गेलतो आम्ही.
कधी गेलते? सकाळी का दुपारी? शुक्रवारी. कधी? शुक्रवारी कधी? दुपारी. दुपारी न जा किती वेळ लागला जायले?
अर्धा घंटा.
अर्ध घंटात पोहचले तुम्ही?
अरे अर्ध्या घंट्यात आम्ही इथून निघलो रे.
हम्म... जायले किती वेळ लागला मग?
जायला दोन- तीन घंटे लागली.
दोन -तीन घंटे.
हो.
माहोल केला का जातानी?
हॅलो... माहोल केला एकसे एक.
दारू बिरू पिली का नाही रस्त्यानं?
नाही नाही दारू बिरू कोण पिते का.
कोणत्या साईडने गेलते तुम्ही? मेकर मेकरून का?
हो त्या साईटकडणं गेलतो. मेकर साईटने दहा - पंधरा जण होतो ना रे... ते झाला एक ते एक एक पन्नास.
एक पन्नास, हव का? त्या कोणत्या गावाला गेल ते?
हे ज्युनियर ज्युनियरवा आहे म्हणत, ते कोणचं. तिच्यावर आंबेगावच्या तिकडे ते.
हो का.
हव.
हा त्या नंतर काय म्हलं ए डी नाईनटी नाईन
हा.
ते किती पैसे म्हणे?
ते म्हणे, एक लाख तीस हजार रुपये.
एक लाख तीस, हेजे एक लाख पन्नास, कोणता बुक केला मग.
एक लाख पन्नास वाला गेला.
एक लाख पन्नासवाला गेला, किती टॉप, किती बेस, किती
चार्ट, चार टॉप, दोन बीस
चार टॉप, दोन बेस.
होव.
किती दिवससाठी?
ते तीन दिवसासाठी.
दिवस रात्र वाजल का, चोवीस घंटे. कोटी तर माचून वाचून मरून जाईल.
मरू दे मग म्हणायचं आहे तर.
ऑपरेटिंग वर कोण आहे? डीजे छकुलीला आणायचं.
नाही रे बाबा, डीजे छकुलीला काय करता आणून.
मग दोन, चार बाय आणू, मग त्यांनाच नाचू ट्रॉलीमध्ये.
हो, त्यांन नाचवलं तर सगळे पब्लिक आपल्याकडे.
मिया खलिफा आणि आणू सोबत.
हा, मिया खलिफा गल्लीच आहे.
आ.
मिया खलिफा नाही येतं.
तिला ज कॉन्टॅक्ट नंबर आहे, मझ्याकडे. डुप्लिकेट आणू आपण डुप्लिकेट. तिचा खर्च कमी आहे ना, तिचा खर्च कमी आहे ना.
हो, डुप्लिकेट आनू मग आत्ता.
काय खंता.